हॅ
आवाज नाही येते का तुम्हाला,
येव येव रायला हो येव राहिला. हम्म काय चालूय. आराम चालूय. काय त्या फ्रीज मध्ये वान काय चालू आहे म्हणलं.
पापूड लाटूरायली.
काय जे?
उडदाचे.
आज पद्मताईचं ते चालू आहे, तुमचं ते य चालू काय.
मग आजचे दिवसच चालात आहे ना!
का होन.
उद्या धोंड्याच्या महिन्यात चालत नाही ना खरंच नाही चालत.
नाही.
आ हा बणूनचता आज लाटा लागू राआहेली मग गरबडीत गरबड. भक्तीने लाटले काय ये, कारण आता जाऊ चांगल्या ठनव जाऊ का खरच जाऊ कुठं तरी नाहीय झाला ना?
मग चाल ना सीडीचे वाटर याला,
जाऊ ना नाही खरंच जाऊ बरका.
शिर्डीला खरच म्हणो मी पाऊस पड चार होजणार आपण पाया बाया बाया ये एक दिवस मुक्कामाल जाऊ आपण.
ना स अंदाज पा नाही अंदाज अस पाांबलं सगळं क्लिअर असल्यावर. नाही तर शिर्डी जायच्या मैत्रिणी सोबत.
हा जाऊन आपण एक दिवस निवेदन करून ये आठ पंधरा दिवस निघून गेले एक मग शेवायचे. मग जाऊ ना! क्लोजर चालाल ना? क्लूझर मध्ये जाऊ ना!
ह ना! मणे आपून
हा भाई सगयची